हा आवाज येतोय?
अ थांबा एक मिनिट रेंज मध्ये येते मी मला काय ऐकू येईना एकदम तुझा बारीक आवाज येतोय काय थकलीयास? काय हॅलो हा आता आला आवाज बोल की कुठं कुठं? कुठे गेलेलीस ट्रीपला गेलतीस काय एवढा आवाज बारीक येतोय?
आग होय ग तुला सांगितलेलो कि बघ कि अग वैतागलोय म्हणून जरा ट्रॅव्हलिंग प्रवास वगैरे करायला जाऊया म्हणून सांगितलेल की तुला तु तयार झाली नाहीस मीच जाऊन आलो.
जाऊन आलीस वय तू प्रवासाला? अग प्रवास करायला मला आवडतय सो सोड पण आता ह्या उन्हाळ्यात नको वाटतय ग म्हणजे कसलं ऊनय बघ की.
उन्हातच जायचं असतय ग आता काय तुला सांगू.
हा पावसाळाच छान वाटतयं ग निसर्ग किती भारी फुललेलं असतोय सगळं हिरवंगार असतयं, धबधबे असत्यात, पावसाळ्यात छान वाटतयं, उन्हाळ्यात काय बघायचं तूच सांग.
आता उन्हाळ्यात बीचच्या साईडला, डोंगर, समुद्र, किल्ले बघू शकत नाहीस तू?
पण ऊन लई लागतय ग डोंगर किल्ले बघू शकतोय पण त्या डोंगरावर किती वाळलेलं असणार सगळं.
अग आता कुत पा पाहिजे कि बरोबर आहे तुझ आता बघ न आता काय तर आपल्याला पाहिजे म्हणल्यावर काय तर आपल्याला गमवायला नको.
हा ते पण अय पण प्रवास करताना अगं खरंच मज्जा येत्या काय ग म्हणजे आपण फ्रेंड सोबत म्हण फॅमिलीपेक्षा फ्रेंड सोबत जास्त मज्जा येतीया.
आता तू म्हणाय लागल्यास आता प्रवास केल्यावर काय काय होतय बघ आता मी गेलो नवीन नवीन ठिकाण तिथल बघितलो नवीन नवीन भाषा नवीन नवीन लोक
होय आणि नवीन नवीन फूड पण ट्राय केलीस. असशील ना?
तर वेगवेगळं हे ते तिकडचं जे काय काय प्रसिद्ध असतयं ते ह्याची भेळ त्याच ते ते हे सगळं ब आपल्याला ट्राय करायला मिळत नाही.
हो अगं
आणि बघ आणि मग का माहिती इथं माझं जीवन कसलं आहे ते धावपळीचं हे ते त्यातन मग मला एक दोन तीन दिवस सुट्टी मिळाली तर मग मला माझं मन प्रसन्न वगैरे होतय मला शांतता मिळतिया जरा बाहेर कुठ तरी गेली की त्या सगळ्या ज्या आठवणी आहेत त्या माझ्या ताज्या होतात.
होय बरोबरये तुझं छान वाटते ते बाहेर जायला पणये एक एक वेळेस काय होतंय गाडी मला सहन होत नाही हो मग त्यावेेळेस काय करायचं मग
आता तुला गाडी सहन होती होत नसली तर तू रेल्वेने जायचं.
रेल्वेचा प्रवास तर एकदम अतिउत्तम काय ग विचार कर कि रेल्वून जाताना पावसाळ्यात तर डोंगराडोंगरातन रेल्वे जात्या किती भारी ग धबधबे बघायला भेटतात सगळ निसर्गात आपण म्हणजे पूर्ण निसर्गातच गेल्यासारखं आहे. आणि फोन नाही काय नाही काय नाहीक् टेनशन नाही
कशाच टेन्शन नाही काय नाही आणि निवांत पसायचं कोराय करायला हे ते
मेसेज आला किंवा कुणाचं काय आलं कोण टेन्शन आलं, बाबा हे अस बोलली तशी बोलली.
आणि आता रेल्वेने गेलं तर बघ खक बुक वगैरे करून गेल तर आपल्याला झोपायला देखील तिथे जागा असत्या तुला माहितच आहे मग आरामदायी प्रवास म्हणायला गेलं आणि अ सगळ्यात स्वस्त पण
हा पण बसच बरोबर आहे बसच काय अ बस कसं आहे सांग ठीक वाटतय ग पण रेल्वेच अतिउत्तम का सांग कारण त्याच्यात म्हणजे स्मूथली प्रवास होतोय.
हा आणि रेल्वेमध्येध्ये कस ह आणि सोयी वगैरे सगळ्या असतात ग आता बघ की महिलांना वगैरे बाहेर त इथं बस थांबेल त्यावेळीच जायला लागते ना रेल्वेचच असत नाही सगळं अव्लेबलच असते रेल्वेमध्येध्ये
हो
तेच म्हणजे एवढं सगळं रेल्वे मध्ये आहे आणि तुला कसं पण बाहेरचा कुठला प्रवास करन होत नाही मग तू प्रवास मार्ग रेल्वेच निवडायचा ना.
हा हा बरोबर आहे तुझं आणि स्वतःची गाडी असली ना स्वतःच्या गाडीचा पण प्रॉब्लेम काय बाबा ड्रायव्हर व्यवस्थित पाहिजे आपला. कारण घाटा बिटात ना आपण गाडी व्यवस्थित नेहणार. पाहिजेआणि मला काय वाटत स पर् म्हणजे वैयक्तिक माझं मत आहे. की तुम्ही पर्सनल ड्रायव्हर न्या पण तुम्ही रात्रीच प्रवास शक्यतो टाळा.
होय अ गं बरोबर आहे बघतोय आता आपण किती अपघात होते रात्रीचा अपघात झालेला ते आपल्या कानावर
हा आता किती गोष्टी कानावर आल्यात. आता घाटात गाडी पडली हे पडल कारण घाटात तुम्हाला दिसणारच काय धुकं असणार सगळ लाईट नसत्या काय नसत्या अंदाज यायला पाहिजे ना रोडचा पर बाबा अस थोडीच आहे की आपण त्या रोडला रोज तो रोड आपल्याला माहितीय की बाबा इकडं वळण आहे तिकडं वळण आहे
हां तेच ते अगं आणि आपल्याला माहित नसतंय ना पुढं काय होणार आहे म्हणजे प्रत्येक प्रवास आपला सुखदायकच असे
हां हां मला हे पॉईंट पटलं तुझा बरोबर आहे. प्रत्येक प्रवास हा सुखदायक असल असच नाही भाऊ खूप काळजी घेऊन पण प्रवास करायला लागतोय. प्रवास म्हणजे नुसतीच म जा मोज मस्ती असं आहे असं नाही.
अगं बसून बसून एकेकांना अ बघ की किती म्हणजे प्रवास अडचणी पण येऊ शकतात आपण त्यांना काहीतरी लवकर दिलेला असतो काही लोकं वेळाने येतात मग त्यामुळे आपल्याला पुढं जायला खूप अडथळे निर्माण होतात, मग त्यातन आपण काहीतरी अनुभव घेतो म अनुभवा तून आपण नवीन गोष्टी काहीतरी शिकतो त्या परिस्थितीला सामोरं जातो म्हणजे प्रवास हा सुखदायक होईल असं नाही गं काय कधीतरी कधीतरी त्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.
होय. अडचणी निर्माण होऊ शकतात बरोबर आहे गं पण आपण मला काय वाटतंय माहित आहे काय आता आपण समज ट्रिप काढून गेलो सगळे हा आमी जे गेलो आणि आपण सगळी एन्जॉय लो तर मला वाटतय पर्सनल कार ड्रायव्हर न्हेहूया न्हेयचा कारण आपण ट्रिप मधे इतकं एन्जॉय केलेलं असतोय, इतकं एन्जॉय केलेलं असतय, परत ड्रायव्हिंग करायच म्हण ल्यावर म्हणजे झोप येण्याची शक्यता असत्या म्ह च्या माणसांना काय वाटत नाई त्याचा अंदाज येत नाही कळून पण गाडी चालवणारा व्यवस्थित पाहिजे ना? ड्रायव्हर कस जबाबदारी असते त्याची ते काम आहे त्याच
हा आणि माहित असतय ग त्यांना त्यात आणि त्यांना त्यातलं अ बहुतेक असं म्हणजे नाईंन्टी परसेंन्ट तरी ज्ञान लागतय आणि आपल्यात काय नसतय आपण खाऊन, पिऊन, मज मौज मस्ती ह्याच्या असतो, रुंदीत असतो हु तेच की म्हणूनच म्हणजे प्रवास कराना व्यवस्थित करायला पाहिजे अ, आपण मस्त म्हणतोय की समुद्र किनारे पाहायला मिळत आपल्याला, आपण ट्रेन न जाणार आय, आपल्याला मज्जा
पण त्या समुद्रकिनारी पण किती ऍक्सिडेंटली केसेस ऐकू येतात माहित ते ना, समुद्रात वाहून गेलं, आस झाल तस झालं
तेच ना आता बघ की, पावसाळा चालू झाले की सगळे लोक धबधबा पाहायला जातात, मग त्यावेळी तर आपण अ बातम्यांवर वगैरे काहीतरी काहीतरी रोज म्हणजे किंवा आठवड्यातून एकदा तरी आपल्याला कानावर पडतं कि याचा मृत्यू झाला धबधब्याच्या तिथे जाऊन
हा, किंवा आता बघ की ते आता नवीन काय आलंय माहितीय काय तुला ट्रेंडिंगला सांगायचं म्हटलं, तर आता आजकालची आताची पिढी काय करत्या इंस्टाग्राम, परत त्या रील्स बनवण्याच्या नादात ना ऐतिहासिक किल्ल्यांना आपल्या जाऊन तेनी तिथं आता सगळ निसर्गरम्य वातावरण तिथलं किल्ले म्हणलं कि कसं त्या डोंगर दय्रा आल्यात सगळं ह आणि अ पोरांना अ अंदाज नसतोय तिथल्या हवामानाचा अंदाज घेऊन तुम्ही ट्रेकिंग करायला जातायं, तर हवामानाचा अंदाज घेऊन जावा तुम्हाला तिथले रोड, रस्ते ते माहित नसतात, एक मध्ये केस झालेली बघं की, मुलं काही हरवलेली त्या किल्ल्यात किल्ल्याच्या त्या
होय होय ऐकलंय मी हे होय होय मी ऐकलेलं हे मधे
हा मग असं अडकल्यावर तुम्ही काय करणार तुम्हाला जर चकवा लागला किंवा तुम्हाला रोडच नाही सापडला रात्रभर तुम्ही कुठं फिरणार पाऊस पडतोय लाईट नाय आणि पूर्ण बघल तिकडं सगळं घनदाट जंगल
प्रवास करताना काळजीपूर्वक देखील करायला पाहिजे ग
हा तुम्ही अंदाज घेऊन करा मला काय म्हणायचंय निसर्गाचा पण तुम्ही अंदाज घ्या बाबा पाऊस किती आहे आज आपण गाडी काढून जायला पाहिजे काय किंवा ऊन किती आहे हे ह्याचा अंदाज घेऊन करायला पाहिजे ना
आता आपण बघतोय ति प्रवास काय आता एका म्हणजे एका प्रकारचा आहे काय काही लोक म्हणजे जॉब साठी करतात प्रवास बाहेर काही लोक शाळेसाठी करतात. आणि काही लोकांना तर परदेशात फिरायला आवडते म्हणून करतात मग आता बघ प्रवास करताना त्यांना योग्य ती कागदप त्र आपल्या सोबत ठेवायला पाहिजे तर हे तर तुला मान्य असेलच.
होय.
म्हणजे बघकी आता आपण कुठेत बाहेर परदेशात गेलो आणि आवश्यक कागदपत्र जस की आपलं आयडी कार्ड वगैरे जे काय आधार
हा जर प्रवास म्हणजे तू असं म्हणतेस ना बाहेरच्या देशा गेला वर होय म त्यावेळेस बोर्डिंग पास वगैरे काय काय असते ते पासपोर्ट पाहिजे मेन म्हणजे बाहेर बाहेरच्या देशात गेल्यानंतर मग
आपण तिथं गेलो आणि आपल्याकडे जर ते काही म्हणजेना त्यांना जे लागणार ते कागदपत्रच नसते तर मग आपला काय उपयोग म्हणजे प्रवास करताना पण आपल्याला नियोजन कराला लागतय काय लागतय काय नाही हे सगळं आपल्याला व्यवस्थित सगळं यंत्रणात करायला पाहिजे का नाही सांग बघू.
होय.
तेच मला म्हणायचं काय म्हणजे प्रवास करताना तुम्ही करा मला माहित आहे त्यातून आनंद मिळणार आहे एन्जॉय होणार आहे तुमचा ताण तणावातून तुम्हाला एक म्हणजे मुक्तता मिळणार आहे पण प्रवास करताना तुम्ही काळजी देखील घ्या ना
हा तितकीच सुरक्षितता पण महत्त्वाची ये.
हा तेच ना म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये कुठे जाई च अरे बाबा आता उन्हाळा हा सुरक्ष म्हणजे व्यवस करा म्हणजे जेणेकरून तुमच्या कुटुंबाला तुम्ही ज्यांच्यासोबत जाणार आहे तुमच्या मैत मैत्रिणींना मित्रांना काही म्हणजे दुःखं कडून काही ऐकायला मिळू नये तो त्यात एक प्रवास पण करा म्हणजे जेणेकरून अ व्यवस्थित म्हणजे सगळं होईल असंच मी म्हणजे म्हणेन ग आता मी देखील जाऊन आले तुला बोलले माझा पण प्रवास व्यवस्थित झाला कारण का तर माझं नियोजन होत माझ
हा नियोजन पण महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचा पॉईंट नियोजन आहे बाबा आपण जाणार कुठं आहे राहणार कसं आहे परत येणार कसं आहे किती पैसे लागतील गाडी किती लागल परत आपलं थांबायचं कुठं थांबण्याचं ठिकाण कुठं हे सगळ्याच नियोजन करणं पण खूप महत्त्वाच नाहीतर ऐन टायमला फजिती होण्याची शक्यता आहे.
हा तेच नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून व्यवस्थित तुम्ही प्रवास करत राहावा म्हणजे तुमचं जीवन सुखदायक होईल आणि तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनाचा जो ताणतणाव आहे त्यातून मुक्तता मिळेल आणि तुम्ही आनंदीने उत्साही राहाल. तेवढंच मी सांगेन तुला. तू पण बघ गेली की सगळ काळजीपूर्वक सगळं घेऊन जा व्यवस्थित जा काही लागलं तर मला सांग
हो नक्कीच सांगीन. आणि तुला कस जर अनुभव आहे ना प्रवासाचा त्यामुळे मी तुला कॉल करीन मला काय प्रॉब्लेम आला तर
हो चालेल चालेल नक्की करू चल काळजी घेत त आणि गेली की सांग हो हो ठेव. बाय बाय.